हा, आवाज येतो काय माजा? हॅलो हॅलो
हॅलो
हा, बोला की, दीदी
हा, आवाज येतोय काय म्हटलं?
हा येत - येताय आता, बोला की, काय करायला?
हम्म, काय नाही व बसले, तू?
मी आज आले बगा ऑफिसला,
आं
आज जरा मॅडमनी ब, ऑफिस वरती मॅडमनी बोलवलेलो. मनाले बाळ झोपलं का? होय तेच आगं मॅडम जरा बाहेर गेलेत म आता काय मनतेत बगायच. बाळ कुठंय? नाही करायचे.
होय त्याच्यामुळेच आवाज कटायलागलाय ब तुजा.
आज आज सुट्टी नाही काय ऑफिस ला मग?
नाई ऑफिसला आमच्या नसते सुट्टी कदी टेलिकॉलिंगला आपन अ. बारा सुट्या घ्यायच्या कदी पन घ्या.
हम्म आज बेंदूरेने महाराष्ट्रीयन बेंदूर.
मग मी पन आले नव्हते ना घरीच होते किती दीवस झाले म आज मॅडम म्हटल्या य ऑफिसवर म्हणून आले, नई तर घरूनच काम करते मी. जेवन जेवन झालं का?
जेवन नाई अजून तुमचं.
आर्ध तर झालं जेवन.
किती वेळ आसते म ऑपीस?
तर तुमचं पला, ऑपीस सकाळी आट. आट ला ऑफ पन होतंय संध्याकाळी सहाला बंद. वय.
बस ऐकाय तुमच्या इथ दोन?
बस असल्या म्हणजे असतात नस म्हणजे नसत तरव कस मध्ये दोन दिवस काही जास्त नव्हता. काल पंढरपूरला सोडलेले ना. त्यामुळं नव्हत्या आजपासनच. सकाळी तर होती सकाळ आल्या हितं. सव्वादा वाजता आले ऑफिस वरती मग ते पावणे पाचला निघायचं म्हणजे अस सव्वा दहाची बस ह हो.
हा हा ह
बर.
चेग?
पाऊस आज आहे की सकाळपासून आहे पाऊस आज. तिकडं?
हो आमच्या इकडे पण आहे खूप होय खूप होता. आता थोडस बंद झालंय सकाळी पावसातूनच भिजत भिजत आले. गाडी होऊन म्हंटले की भिजतच यायला लागते की छत्री.
होय.
काय म्हणालाय?
मग तुमचा कोण कोठला बेंदुर असतोय मग?
आमचं झालं की कर्नाटकच ता
आमचा पण कर्नाटक असतोय माहेरचा असतोय महाराष्ट्रीयन बेंदूर.
हा हा मग गेला नई?
हम्म नाही गेलो.
ह ह ह तर पाऊस आहे म्हणून का दाजीसण सुटती नाही म्हण.
ते नाहीसु्टी त्यांना सु्टी नसत्या कधी.
कसा?
ते केडक्या करेनगे करंजी चकली एवढच की आणि गोड चकली.
बेंद्राला?
हा होय. आणि कोणी तर लाडूम आमच्यात लाडू कोण खात नाही ना जास्त गोड. मग त्यामुळे लाडू फोन नाही करत म्हणत्यातमंग ते मंग.
आमच्यातले हा
हो त्यांना धुवायचं. सजवायच काढायच त्याच्या सोबत. हा?
आमच्यात नाही पूर्णच पोळी करते आमच्यात.
बाकीच काय नाही लाडू वगैरे कायच करत नई. हा लाडू करंजी वगैरे करत नाही आमच्यात नाही नाही नाही.
हा आमच्यात ते पण करतात आणि पोळ्या पण करतात. नैवेद्य करतात की आमच्यात.
हा आमच्यात पण ते बैलांना आणतात मग त्यांना पुजायचं वगैरे परत म नैवेद्य दाखवायचा पोळीचा आणि त्याच्यानंत नंतर तर मग म्हणजे तेवढंच असतय करंजी चक ली वगैरे काय करत नाहीत आमच्यात
हा हा आम ते पण करत्यात पण ते पण करत्यात दोन्ही पण करतात. हा पद्धत वेगवेगळी आहे. हो आमच्या दोन्ही पण करत्यात होय जा
बर बर आमच्या तिकडं करणार नाही. जरा ते आता हे चालय की आता नवीनच मतदानाचं.
तरी बी जाऊन आलता का तिकडं माहेरी हा हा.
त्याच काम जरा करायचं आता हा.
तेच कि हम् आता नवीन फॉर्म आले नाहीत वे म ते भरायचे आहेत अपडेट करायच ते. मग ते जरा काम आहेत आत्ता.
हा. हा. हा हा मग झालं नाही अजून तुमचं ते.
नाही नव्हे अजून आता गेलेत हे नाही करायला तेच करायला गेल्यात.
हा हा आणि ते तर दोन तीन महिना होय तुझ केलं आमच्या सगळ्यांच ते म्हणतोय तारीख लय कमी त्याच्यात तुम्ही करून घ्या मग फोटो राहिलेला होता ता फक्त घरात एकाचच तर आमच्यात चौघा जणांचीच आहेत अजून माझं लावल्या नाही नाव म्हणजे मीच लावून घेतल्याल नाही अजून. आ त्यात लावून का घेईनास लावून का घेईनास म्हटलं आता कशाला लगेच. आताच तर अठरा कम्प्लीट झाल्यात. म आता एकोणवीस स्टार्ट आहे मग कशाला. आता बघायचं पुढ पुढं
होय
अजून ऍडमिशन तर सकाळपासून कॉल यायला लागल्या पोरींचा काय करायचं.
होय ऍडमिशन आणि आहे ना आता
हो तेच म्हणत्यात आज त्याव्यकी नाय म्हणत्यात सगळे तर मग ऍडमिशनच माझं होऊन नाही हो नाही चाललय
हम् हम
कस तीन विषय घालवलेत म्हंटलं ते इथेच होईल तेवढं पैसे भरून सुद्धा लिहून सुद्धा, पैशाचं राहून दे खरं लिहून सुद्धा तीन विषय गेल्यात म्हटल्यावर. परत आता हे राहिले आलं बॅकला तीन पुन्हा पुढचे सेकंडचे एवढं करायचं ते.. मग तेच मुली म्हणाय लागलेत. पणग पुन्हा मग सेकंड मधलं तर राहणारच मग एक दोन.
होय.
मग आता बघायचं आज काय अगं मॅडम. जरा बाहेर गेल तर मॅडमची चर्चा करायचा आणि मग बघायच. नाही मग हा घरूनच करायचा आणि मग. ते मी घरी येऊन करते मग तोच करायचा मग ते म्हटल.
चालते मग आता घर जॉब पण घरूनच करतेस तू.
तो करायचा मग पण हाच वर्क फ्रॉम होय घरूनच करतेय म. ते जरा असिस्टंट मॅनेजरला तण जरा बघाय पण आहे की खरं पेमेंट कमी आहे ओ.
तरी पण आहे की वर्क फ्रॉम म्हणजे कस हा. रेंज नाहीय काय?
या येतंय ऐक. नाही हे तुमचं काही ऐलं आहे ना खर खरं वा असते.
हम्म तू म्हणजे तुझ्या पण बॅकग्राउंडला म्युझिक म्हणजे अस. च आवाजात घ्याय लागला चोड..
ते कंटिन्यू केलं घेत राहात का अझं. होय ऑफिसमध्ये अस. असल्यामुळे त्यामुळे ते जास्त होय. तस ते आता कस ब्रेक झालाय ना त्यामुळे सगळे एकत्र बसलेत. टाइमपस करत आता. आता जंला आ. झाल्यानंतर मग वेळ रेस्ट घ्यायच मोठीे कामं करायचे आहेत. चारच्या पुढं कसात कोण उ झोपलेले असतात लोक मग त्या नंतर मग चहा प्यायचा आणि मग कॉलिंग करायच. मग तासपर्यंत त्यावर चालतातच म
होय
तर आता पेंडिंग काम काय काय
तुम्हाला त्रास होय घरून करते की खरं कसं ऑफिसमध्ये जसं होत तसं घरून होत नाही ना ते कोण नाहीतर कोण घरी येतच असतय आमच्या म त्याम कॉलिंग म ते कॉलिंग कस करायचं म होय
ते पण हाय
आता होय काय तर अडचण आली की तिथं कसं विचाराय तरी येतंय इथं कुणाला विचारायचं मी एखादं चुकते म फॉलोअप घ्यायला अधून मधून म आता म्हणतात त्या मॅडमच ते बघायचं म आठवड्यातून एक दिवस यायचं म इकडे ऑफिस वरती
मुलगा पण छान हाय बाबा काय करतात तेच ते ऍडमिशनच म एक वर्ष गॅप एक गॅपच टाकायच म्हणतोय मी चालते दिदी तू थोड्या वेळाने कॉल करते. हा. .